आणि स्वार्थचं भोजन झालं. छत्रपती शंभूराजांच कर्तृत्व आणि विचार खोल हॅलो अस का? हा जेवलीस काय? काय नाही बसलोय, जेवलो बघ हा कॉलेजला जातिस काय नाहीस?
हम्म जातोय की. ह कितीवीला आहेस?
सातवीला आठवीला जाणार.
हम्म हम्म मी पंधरावी.
आता काय करणार आहेस?
आता बघु की.
हा हा.
हम्म भाऊ तुझा काय करतोय?
माझा भाऊ शाळेला जातोय.
कितवीला हाय?
तो आता सातवी सहावी ला हाय. सातवीला जाणार ह्. आई जेवाय लागलीया.
हम्म बाबा
बाबा बाहेर बसल्यात.
हम्म पपा?
हाइत कि आत.
हम्म हम् मोठी म्ममी?
मोठी मम्मी हाय बसल्या. टिव्ही बघत बातम्या.
हम्म हम्म.
हा ठेवु काय.
सुट्टी आहेत का काय?
व्हय. आणि काय म
हॅलो.
हम् मग काय?
हाय हाय बघ. काय नाही. बघ.
हा हा. तुझं मम्मी पप्पा काय कराल्यात?
आहात की बसल्या.
हा हा.
हम्म.
हम्म. ह. अगं आमच्या घरात शुभ इऊ.
हा.
काय बाई बघू येतो.
हा.
आगं आमच्या इथं गोधंळ हाय गं.
होय.
होय मग त्यासाठीच बाबा बाहेर बसलेत.
होय.
आता आम्ही पण जाणार आहं की.
हम्म कितीला आहं?
आता आहं ते सगळं हसरून. तेच घ्या लागल्यात खाली बसायचं तेण हम्म.
हम् चालतयं की.
हा.
ये मग सुटीला पुढच्या महिन्यात.
हा हा.
हम्म.
हा हा.
काय करतेस मग घरात आता सुट्टीला?
आह‌्.
ते काय कर
आता घरातली कामं करतोय.
हम्म.
म्हणजे मोठ्या बाईला काय सु हे गं.
काय?
माझी मो-मोठी बहिण हे काम करत नाही गं.
हा.
म आमची मोठी ममीला लोड पडतयं म्हणताना करतोय. हम्म.
असंच काम कर.
हम्म.
हम्म.
करायचंच आहे बाई आता.
होय.
आता मोठ्या बहिणीच लग्न झाल्यापासणं म्हण कळायच.
होय. इंग्लिश येतयं काय नाही बोलायला शिक वाचायला.
शिकणार कधी?
मोठी बहिणीला शिकवं म्हणंल तर शिकवत नाही.
तूला हळूहळू शिकायचं सुध्दा मम्मीला विचारायचं करा.
हम्म.
हम्म इकडे मी शिकवतो तुला.
येतो घे उद्या किंवा परवा दिवशी.
हम्म् यं. उपासणी घेऊन ये राहू पप्पासनी घेऊन यं. सोडायला.
हा अहं.
मग हम्म येतो हम्म.
हम्म.
चालतयं.
हा.
तिथे तारदाळ मधला रस्ता निट केल्यात काय.
केल्यात की
हम् हम् चालतयं. यात्रेला काय बोलवली नाहीस की.
अगं काय लक्षातच नव्हतं की ग.
हम्म.
सगळ्यांना बोलायचं तुला बोलायचं लक्षातच नाही
व्हय.
हम्म. येतो बाई कधीय
हम्म हाय बोलवतो य
हम्म. काय कराल्यास?
काय नाही बाई बसलोय बघ आता तुझ्यासंग बोलणार जरा झोपणार बग.
झोपल्यास
व्हय.
य बाई आंबा खात बसलोय. हम्म.
हम्म चालतयं.
हा हम् हा हा. करणार आहेत.
काय होय होय.
अंतिम मतदार या जाहीर केले.
जरा टीव्हीचा आवाज आलाय बाहेर जा.
हे बघ आमच्यात आज टीव्हि बघत बसल्यात ग घरात
होय सगळा टीव्हीचाच आवाज यायलाय तुझा आवाज येईना.
होय काय.
होय.
आत्ता आला काय?
आ.
हा
बोल की जरा
थांब हा!
हम्म
बोल आता
हम्म. भावाला बोलवालियास काय?
हम्म.
वांडपणा करतोय वाटतय लई!
व्हय.
हम्म आणि काय मग?
आता काय करायचं ठरवलियास?
आता बघू की पुढे शिकणार लग्न करणार बघू
हम् ते लग्न करायचच बघा तुम्ही!
हम्म. मम्मी काय घरातच असतिया काय? कामालजात्या हॅलो. हॅलो.
हॅलो.
अ चालतय ठेवू काय.
हा.